हॅलो हा दाजी
हो येतोय आवाज येतोय.
हा कसे आहात तुम्ही?
मी बर तूम्ही सांगा तुम्ही कसे आहात?
मी तर ठीक आहे. काय करत होता तुम्ही?
पिक्चर बघत होते टीव्ही ते मला खूप आवडते ना पिक्चरे. हॉलिवूड ची मला जास्त आवडते म्हणून मी हॉलवूड ची पिक्चर बघत होते.
हो हॉलिवूडची पिक्चर तर खूप चांगले राहतात आणखी खूप त्यामुळे सीन पण. खूप म्हणजे रिअलिस्टिक राहतात ना ते बनवले ए, एन राहतात. म्हणा एफ, एस वगैरे पण सीन खूप रिअलिस्टिक दिसतात तिथं.
हो खूप असं वाटत नाही की ते ना ते नकली आहे असं वाटत की. ते ते रीली चालय. रियल चाललय ते सगळं त्यांच ते जे ग्राफिक्स असतात. ते सीन ते घेतात एक हो ते खुप छान असते. आपले इथुन त्यांची जे टॅ टेकनीक असते ना ती खुप ऍडवान्स आहे.
हो त्यांची पुराणी मुव्ही बघितल्या तरी पण ते सेमच दिसते जस दोन हजार बारामतीतील ते एक मुव्ही बघीतलेली का तुम्ही तज्याच्यामध्ये सुनामी वगैरे आलती.
हो हो हो हो ती मला खुप आवडलेली मुव्ही अस वाटायच ना ते ते सगळं ते रिअल चाललंय तिथं.
हो आताच्या जमान्यामध्ये आलाय पण त्यावेेळेस ते खुपच हार्ड वाचलं ना ह-
हो आपली आपली इतर अशी बॉलिवुडची अशी मुव्ही बनली ना अशी पिक्चर बनली. त्यांना ते ग्राफिक वहीफएक्स दयला येत नाही मग त्यांना त्यांच्याकडे आता एवढ्या टेक्नॉलॉजी नाही आली जस त्यांचीकडे टेक्नॉलॉजी आहे ना आपली पिक्चर बनवायची. ते ग्राफिकस असतात ते असं वाटत की सगळं ते ते खरंच ते डायनासोर आणि मोठी मोठी त बिल्डिंगे मतलब त्यांची तर बिल्डिंगे आहेत पण तशी बिल्डिंग ते खाली पडतात. असं वाटत क सगळं चाल पण ते सगळं त्यांच ते असत ग्राफिक असत.
आपल्या इथ आता आता आलाय जसं क ते बाहुबली. या आपण म्हणावा कि अं आपला कोणता हात आलाय हा धुरंधर वगैरे जेवढ पण मुव्हीज असेल तेवढं पण
बरोबर आहे त आता हम्म बरोबर आहे. पण मला जास्तात जास्त त स्टोरी असेल स्टोरी मला ती खुप आवडती हॉलिवुड मुव्ही
अन ऎंटिलेजेबल
आपली बॉलिवुडची ना ते पहिले पहिलेची जी मुव्ही असत होती ना बॉलिवुडची ती खुप चांगली होती पण आता जी मुव्ही येतात ना ऐखादी चांगली असते. त्यांची मुव्ही अशी बोर असते की त्यांना काही स्टोरीच नाही. मिनिंग अस असतं की हे काय मिनिंग आहे हे काय लॉजिक आहे काही मुव्ही
हो जास्त कर साऊथ आणि नॉर्थ ची मुव्ही तसेच राहतात.
हो हो हो हो बरोबर आहे मला तर जास्त जास्त महिने जास्तग म खऱ्या गोष्ट आहे की मी जास्त तर महि हॉलिवुडची च मुव्ही पाहते. आणि हा ते गाणे आपले बॉलिवुडचे जास्त मला आवडतात. पण ती ग्राफिक्स बघायला ते व एफ बघाय हॉलवुड मुव्ही चांगली वाटली मला मी एवढी अन ऎंटिलेजेबल म नाही वाटत की हा काय माहिती काय होणार हिरो जिंकणार हे होणार त्या फाईट करणार आहे पण तिथ त्यांची मुव्ही मध्ये लॉजिक असती. कि हा त्यांनी असं केलं तर मग तो असं झालंय मग त्यांच्या मागे ना ते एक स्टोरी असते मागे त्यांची एक लॉजिक असते हे मला असं वाटतय हॉलिवुड आणि बॉलिवुड मध्ये.
हो आणखी ऐक गाण्याबद्दल म्हणलं तर गाण्या तर आपल्या इकडचेच ठीक आहे जसं का ते अं कोणत्या मुवीच्या सायलेंट मुवी या आपण जे ऍक्शन मुव्हीज राहतात आणखी साऊथ मधले तर खुपच खुपच छान.
ह
साऊथ मध्ये ले सायलेन्स सायलेन्स मुविजचं सॉन्ग आपल्याला समजत नाही पण आपल्याला ते फील येते की हां
ते रे ते, हो हो, बी द पेच हा ही तुमची खूप छान असते. बी आणि बस हॉड काय तर ते ग्लोबल असत ते मूवी म्हणजे नाही का ते पूर्ण तेची जी मूव्हि असेल तर पूर्ण ग्लोबल त्यांची हा ते सगळं सम सजू शकतो पण आपली इंडियाची मूवी काही कुठे कुठेही चालते कुठे कुठे नाही चालत हि अशी आपली बाॅलीवूड ची मूव्हि अस आपण हॅलीवूडची मूव्हिज कुठेही जाऊ आपण सगळ्या तिथं हार हार ट्येएटरमध्ये ती लागणारच मुव्हि
हो कारण की तिकडचे खूप खूप पैसे लावतात ना आणखी बीएफफ वगैरे आणखी जे ऍक्टर्स वगैरा त्यांना खूप पैसे मिळतात ते खूप फेमस पण राहतात ना
हो आपले छोटे छोटी मुलं पण त्यांची फॅन असतात जस ते मार्बल मुव्ही अ अ एव्हेंजर्स हो तर अजून हे सुपर हिरोज त हे सगळे अवडतात मुलांना हो हेच सगळे मुलांना ना ते माहिती अस की हा हे फॉर ये हे हे हे तर मला मला नाही माहित वासनकी हा हे कोण आहे? पण छोटी छोटी मुलांना माहित असतं की, हा हे हे हे तो त्याला थो थार म्हणतो काय होय म्हणतात तर ह्याला हे लोकी म्हणतात, तर मला ते अस खूप ते आश्चर्य वाटतं की, हा ह्याला माहितीये. मण त्यांची मूवी त्यांना जास्त अट्रॅक्ट करते. बॉलिवूडची मूव्ही अ एवढी अट्रॅक्ट नाही करत लहान मुलांना
हो आपल्या आपल्याकडच्या मुलांना तर खूप माहित आहे त्यांच्याबद्दल
हो त्यांची मूव्हि अशी असते ना जसे मुलांसाठी ते सुपर हरो वाली मूव्हि मंग ते त्याना खूप म मज्या येते त्याला एन्टटेनमेन्ट वाटते की हा मूव्हि खूप छान लागते अशी मूव्हि आपली इंडिया मध्ये आप बॉलवूड मध्ये नाही बन बनतात ना
बनतात पण खूप खूप कमी बनतात
हो पण त्याला काही लॉजिक नसत मग ते आपली हित आपल्या लोकांना ना ती हॅबिट झालीये ना की अशी मूव्हि आपल्याला हॉलवूडचीच आवडणार ती बॉलिवूडची केली तर आपण हा हासतो की हाय काय बनवली मुव्हि हित तर छान मुव्हि आहे का? पण हे की आपली मूव्हि त बॉलिवूडमध्ये एंन्टटेनमेंट खूप असत हम जसं कॉमेडी असत इमोशनल असतो आणि म्युझिक हे सगळं भरपूर असतं आपली बॉलिवूडची मूव्ही पण हॉलिवूडची मधी आपण फक्त ना ती अग ऍक्शनची मूव्हि तर भेटतात सगळीकडे एक्शन एक्शन एक्शन एक्शन आपल काही म्युझिक नाही भेटणार म का हाय ते कॉमेडी एंन्टटेनमेंट काहीच नाही भेटणार
हो कॉमेडीला पण तो टॉपिक काही लॉजिक नाही खूप अ म्हणजे थर्ड क्लास टाईप राहते. राहते कोणत्या कोणत्या याच्या मध्ये, जसं का ते हाऊसफुल? आपण जे पुराणे मूवीज राहतात त्याला त्याला पण जास्त हासायच ते मला असं वाटते की
हो बरोबर आहे पण जास्त आपले हितली म्युझिक असो, ते काही आपले इंडिया बॉलिवूड जसं खूप चांगलं अस जसं इमोशनल मूव्हि असत्यात, ती आपण खूद आपल्याला ते फिल येत कि, हा हे सगळ मुल खर बोलत चाले मधल आपली बॉलवूड ची मूव्हि ती इमोशनल साठी एंन्टटेनमेंट साठी आणि म्युझिक साठी ते आपण त्यांना बॉलिवूडला वरती ठे ठेवू शकतो. आणि विएफ एफ साठी ग्राफिक साठी म्हणूया त्यांची ती स्टोरी ते त्याच्यासाठी हॉवूड अ मला त्यांची आपली आपली जगा असे आ आहे कि कुणाचं काय चांगलं तर कुणाचं काय चांगलं.
हो सर्वांची अलग अलग जागा आहे जस की. ॲक्शन न्यूज ला ॲक्शन जमते फनी व्हिडिओ फनी जमते आपल्या इथे फनी व्ह्यूज ला म्हणजे अक्षय कुमार जॉनी लिवर्ह हे सगळे झाले. आणखी ऍक्शन शोज मध्ये टायगर शॉफ वरुण धवन आपले हे. कोणते आहेत छोटे मोठे स्टार्स आणखी हीरोइन पण अ खूप ठीकठाक हाय. बॉलिवूड पेक्षा तर खूप खूप चा अ म्हणजे पटीने कमी आहे, कारण की बॉ हॉलिवूड खूप वरची गोष्ट झाली ना.
हो.
आणि ते ऍ ऍक्टिंग पण खूप हाय लेवल राहते, आपल्या इंडिया पेक्षा.
बरोबर आहे, बॉलिवूड हो. त्यांची मूवीत ना खूप ना ते स्टोरी जी असते ना ते खूप म्हणजे नाय का ते लॉजिक कली असते, की हा असं नाही आपल्याला वाटत, हे कुठून आलं आता हे कुठून आलं आता? असं तर काहीच होत नाही तर हे कुठून आला मध्येच, तर तिथं नसतंय, ते तिथं फक् पूर्ण लॉजिक असते, की हा असं झालं होतं ना म्हणून ते आलंय. तर मला असं मला खूप आवडते हॉलवूडची मूवी, मी जास्त तर जास्त मी हॉलिवु वुडच पाहते. तुम्हाला असं कधी तुम्ही पण बघु, तुम्ही कधी बघितले की हॉलिवूडची मूवी?
हो मी खूप वेळा बघितली जसं की आपण अ जसं की एक महिन्यात कमीत कमी दहा पिक्चर बघतो आपण. त्याच्यामध्ये नुसतं पाच पाच मूवी हॉलिवूड राहते, आणि ते पाच मूवी बॉलिवूड राहते असं राहते. म्हणजे आपण कॉमन बघतो. नाय म्हणजे आपला आपल्या देशाला पण फरक नाही पडला पाहिजे, म्हणजे आपल्या मनाबद्दल कि हा आपला देश असा आहे आपला खराब आहे, तसं काय नाही. सगळ्यांनाच देवाला अलग अलग जागा दिली आहे यांना चांगली दिली यांना दिली आहे.
ची असते. कधी आपल्याला भेटू, हो आपलं मन केलं की आपल्याला ती हॉलिवूडची मूवी बघायची मग आपण हॉलिवूड ची ब पिक्चर बघूया, कधी आपल्याला वाटलं की नाही आता आपल्याला एंटरटेनमेंट बघायचय, इमोशनल ह्या कॉमेडी बघायचं तर आपली बॉलिवूडची मुव्हीज खूप छान आहेत.
हो. आणखी आपल्या बॉलीवूडच्या सीन मध्ये तेवढं पण खराब नाही जसं की ऍक्शन वगैरे ठीकठाक आहे, आन ती आताची मूवी तर खूप हे आली आहे. जसं का तुम्ही ते धुरंधर बघितली का धुरंधर वन टू?
नाही मी नाही बघितली, मला एवढा टाईमच नाहीए की मी मला ना ती हॉलवूडची मूवी जास्त आ वती ही मूवीज खूप लांब म्हणजे नाय का ते चार चार तासाची मूवी तीन तीन तासाची आणि हॉलिवूडची मूवी खूप छोटी असते, का दि दीड तासाची असते या दोन तासाची असते, तर मला तीच मुवी आवडते, की हा छोटीशी मूवी आहे तिला बघून तिला साईड करा. हे कोण तीन तीन चार चार तास तिथं बसून ते एकच मुवी बघणार?
अच्छा अच्छा. चला खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून. पिक्चरबद्दल बोलून आणखी तुमचे आवडे ऐकून.
हो.
चला ठीक
ठीक आहे ठीक